ह
हॅलो हा येतोय का आवाज
हा हा कॉल करू आणि मग ठेऊून देऊ ना काम करायला मोक
हम्म
् अरे तिने मागे खूप प्रॉब्लेम केलेला त्यांचा पण फो चालूय लॅपटॉप वर काम चाललंय त्यांच मग अक्कांनी तिला खूप केलेलं ओरडलेली तेव्हापासून मग तिने सगळं बंद केलेलं वेड्यासारखी करायची नसते फोन करायची ती खोक हो ब्लँक कॉल करायची आणि रिसीव्ह केला ना त्याने की बोलायची नाही तो परेशान झालेला मग त्याचं नवीन लग्न झालेलं
हो काय तसलं काय हिच लग्न झालंय दोन लेकर आहेत ना ग तिला
म. तरी पण वेड्यासारखी करायची ती‌.
काय काय पोरी लयच आहेत, पण काही म्हण.
हो
मला पण अगं मी तिच्याशी बोलायचे ना? ते मला सारखी ते दांडियाच्या पिरेयड मध्ये तर मला लयच परेशान करायची माहितेय? मला- मला म्हणायची, मा तू बघ ते विनोद बघ माझ्याकडे बघ- तुशी तररडाून बघायवर कशी करायची? तो कॉलेज वरून आलोय माझ्याकड बघतोय, तो ग काँलेज वरून आल्या गे तू बच जा मी एमिने कब दादा वाटायचं ही माझ्याकडे- त्या्याशीे आणि तरी मी म्हणायचे तिला मा नाही अगं, तस काय तोच मुलींना बोलतो म्हटलं, मला पण बोलतो म्हंटलं, मला आता दांडिया हातात तवा गरबा मला येत नव्हता ना खेळायला, ते विनोद- मला एक त्यांनी मला शिकवलं होतं अग, असं मी खेळत नसा ची, मला म्हणायचा चल तुला मी शिकवतो, मी त्यान मला शिक कोन एकदा दोनदा आणि.. आणि मला येऊन, त्याला जरा प्रश्नच पडायचा, त्याला वाटायचं, हिच्या बॅचची नाही, काय नाही आणि एवढी काय ह्यांचं जूळतय काय, मला त्यानी दोनदा विचारलं होत. ये, तुझं कस काय पटतय तिच्यासोबत? मिळणार, आता पटवून घेते काय पण जाम यायचा, माहितेय का? मला काय म्हणायची माहितेय का? हं, तुम ज्याला झीरो फिगर है. आणि मला साडी नेसवायला ये म्हणायची आणि आता माझी मी स्लीम असल्यामुळे माझ जी साडी- वग येणार तिची तब्येत होती तिची वेगळी ना मला काय म्हणायची बघ तुझा हा पदर कसा आलाय माझा बघ कसा आलाय तू स्वतःला चांगली साडी नेसून देतेस आणि मला नाही चांगली साडी नेस.
माझं नाही.
अशी लय म्हणजे कश्यावरन पण अशी हे करायची. हो तुम्ही हून. किती ही जास्त बोल पण मनात आता एकदा मै. मैत्री केली हो. मला वाटायचं जाऊ दे बिचारी एकटीच आहे. आणि ते पाणी बिणी तर बघायचीस ना. कशी भरत. त होती मी पाणी भरायला गेले मला दिसली ना माय पाणी भरते मी अर्धा पाऊन तास बाहेर जातच नसायची मला माहिती होत हीला लयस. वेळ लागतो पाणी भरायला.
हो फुकट होतं ना सगळं.
हो लय मज्या मारली बाई आणि ते लग्न. झालं होत. नाही का ती गावाकडे गेली तिच झालंय लग्न. तुला आता एक किस्सा सांगते मी. तिच लग्न झालं आणि ती आली होती बर का नवऱ्याला घेऊन आणि ती बि. गाडीवर आली हो. ती तसला काळा ड्रेस घालून. आणि आम्ही ना हे बाईक वर आली होती आणि मी बाहेर बसले होते मी माई आणि मा. ते मामी म्हात्रे मामी नाही प्रणीत ची मम्मी होती आणि ती आली बर का गा. गाडीवर मी. बघितलंच नाही तिला आण मग नंतर माई. लागली ना, माया आली माया आली मग. ती आली किती. गेली शायनर मामांच्या घरी गेली. आणि नंतर मग आम्ही घरी गेलो. मग नंतर. ती भेटण्यासाठी आली बरका. म आता दहामत. ते दोघ जण उभे होते ना तर मी तिला. काय म्हंटलं माहिती आहे का? कधी आली? आता मला काय माहिती नाही कधी आली आणि मघाशी काय बघितलं नाही? म आले आणि वर काय म्हणते माहितीये का? आले ना माझ्या नवऱ्याला घेऊन, नाहीतर लई म्हणली असतीस ती माया चा नवरा कसला आहे नि कसला नाही. म्हटलं अग बाई, अगं तिचा नवरा इतका हसायला लागला. त्याला वाटलं असल अशी काय तीए
हो
त्यांना चहा नाश्ता वगैरे दिला. तिला म्हंटलं, बाई तू एवढ्याला लांब- का झालं मग छान होत ते बर का, तिचे मिस्टर पण बोलायला ते पण छान होते आणि शांत होते एकदम. हो आणि तिला मी मुद्दाम विचारल काय ग माया, मला म्हणायची ना सारखी मी म्हणायचे बाई तू रोजच नदीवर कपडे धुवायला जाते आणि लग्न झाल्यावर काय करशील? त मला काय म्हणायची? जिथे नदी आहे तिथेच मी लग्न करून जाणार. ती आलती ना तेव्हा मी विचारलं, काय ग माया नदी आहे ना? तर मला कशी करते नदी नाही. हाफसा आहे.
हां हाफस्यावर
हो, म्हणते नदी नाही आता हापसा आहे आणि त्या बहिणीचा विचार ना तेव पण न काय सांगत असयची हो आहे चांगलं आहे. आ मुंबईला आहे असं तस म्हणायचे.
अच्छा.
नंतर नाही मग माझ्या लक्षात आलं. मग मी नाही तिला फोनच नाही केला परत-
हो. ते ग-
मी पण नाही नंतर तिचा पण नाही आला. आणि ते मधलं हे प्रकरण झाल्यापासून- तर नाहीच म्हणजे आम्ही हे केलं.
हो. बर झालंय विचित्र आहे ना ग - स्वभाव त्या लोकांचे खूप आणि गावात पण गावाच्या अगदी बाहेर आहेत त्यांच्याशी कोणी घेणं देणं नसतय त्यांना. हॅलो.
उलट क त आपलायला पाहिजे का त्यानी आपण एकाच ठिकाणी राहिलेले लहानपणी आपल्याला दिसलं तर असं वाटतं किती बोलू आणि किती नको. कायातली?
ा कोणाशी
हो काय ते स्वभावच तस आहे ना ग त्यांच हो काय आपल्या बिल्डिंग मध्ये तरी कोणासोबत पठायचं ग तिचं कोणासोबतच ना हो काय
तर काय हो
हो मला पण अगं मी त्या मायाला चांगली बोलायची पण ती हो ती मला बिन याल्या गडीस थोडीच करायची त्यांच्या घरात गेल्या
हा हा
आणि तिची हो तरी मी जात होत ते आणि तिझी आई पण अगं मला कधी कधी बोलायची अशी मला असं वाटायचं बा एगंच गेल का हो बिनजिया लचग मला हे करायचे की प फुला मानाची कशाला हिला बोलतेय ग आणि ती हे अशी करते तशी करते करायची अगो मला मी मायला तरी म्हणायचे तर मला म्हणायचे जाऊ देे आमच्या भिंदूत होऊन बी मी जायचे मग सांगते काय
इला माहिती पण बंद झा माझ्याशी कोण बोलेल आहे कि नाही
हा तिला तेच वाटायचं हा त्याच्यामध्ये त मला सोडत नसायची तिला माहिती होती तर बाकीच कोण बोलत नाही मग ही बी बोलायची म त बिंदूला कधी कधी ओरडायची कशाला तिला बोलत असती
होा बताशी बोलच बोला
आमला चांग आठवत पण आपल्याला वाटत जाऊ दे कुठं हे करायचं मन हे न करते
शतल सोबत असतो काय ग तुझ कॉन्टॅक्ट
हो असतो
तुझी बेस्ट फ्रेंड शिकल
हो ते जास्त ॉन्टॅक्ट
भरायचा
ते माझी उषा नाही का माहिती आहे का उषा
नाही तन काय मड
निमसे निमसे पाठीमागच्या बिल्डिंगमधली
हम सरनेम आठवते मुली ह नाही आठवत
हा हा ती तिच्या्यासोबत पण आहे परत प्रीती आम्हाला आता पुण्याला ते गणेश आणि प्रीती भेटले होते
हे बघितलं ना स्टेटस बघितलेला
हा अचानक भेटले अगो असलो भारी वाटल असं किती बोलून किती नको असंच वाटल जा मला तर
हा
कारण असं ठरवून भेटण होत नाही असं आम्हाला अचानक दिसले ना समोर हा गणेश मला काय म्हणतो माहिती का मला काय वाटलं आम्ही तिथे खरेदी केलती ना तर तिथे कुपन काढलं होत मग तिथे मी नाव आणी नंबर दिला होता ना लगेच तो गोणेश आला तर पटकर मलाओखायला आलं ते मला काय म्हण माहि का माय अन माझ्या डोक्यात काय माहिती आहे का अग बाई माझं लकी ड्रा वर नंबर लागला काय अे नंतरय ना नंद वाला याला कोठेतरी बघितले आहे वेडा गणेश त्या नंतर मग प्रीती पण दिसली पण माझ्या डोक्यात पूर्ण तर येच मला वाटलं अ लगेच लकी ड्रॉ काढला काय माझा नंबर लागला काय दिदी तर लईच हसायला लागली व तेव्हा बाजूला काही कळतच नाही मी लाग हो ददी आणि मी म्हणते बर का मनात याला कुठेतरी बघितलं पण माझ्याडोक्यात सगळं ते लकी ड्रॉ चा च होता मग नंतर खूप मला म्हंटले मम्मीला आधी ओळखलं मग तुम्हाला ओळखलं म्हणते आम्ही आणि तरी मला गणेश म्हटला बरका का काय ग तुझ्यात तर काय बदलच नाही झाला आहे हो माझ्यात नाही काय बदल झाला हो तो जाम बम झाला आणि ती प्रीती पण कसली हो अग ते
हो ना
हम्म आता आपला बघा धावा हेच चालू आहे मग कट कर बरोबर
हो करे नाय माझं लक्षच आहे समोर
हा. आणि ऐक ना संध्याकाळी टाइम भेटेल का तुला
रात्री नाही उद्या सकाळी बोलशील.
मग सकाळी नाही मग मग बाराच्या एकच्या नंतर तर नाही उद्या पोरे शा गेला मला भेटेल टाईम तेव्हा मग कॉल कर मला
मॅसेज कर मला एक मग मी तुला सांगतो. ह ना हॅलो मसे मॅ करूनतो हा हा.
हो चालतय ना मेसेज करून ठेवते त्यांना ह मौद्या नाही तर मग साधा कॉल लावल मग तुला मग असला टाईम तर बोल मग मला उद्या दु पारी प ना सकाळी नाही मग मग संध्याकाळी बघू आता ग्रुपवर मेसेज टाकल.
चालेल चालेल नाही ग आणाय. म साडेबारा पाहून एक होतो बाय. काय कळलं नाही.